आवाज येतोय का?
हो येतोय बोला ना. बोल अगं भांडे वगैरे घसायला बाहेर गेलेली होती. झालं जेवण झालं.
हा म आता बस.
मग त्यांच्याशी गप्पा मार अगं त्या मग त्याने त्यांच्याशी बोलते. तुझ्याशी बोलायला बाहेर गेली होती.
हम् हम् जेवण झाले का.
झाले जेवण झाले. बघ ती संध्या मामी पण फोन करते आता ऋषी
ह हम
म्हंटलं घ्या करून म्हणल एक कॉल तुम्ही मामाशी बोला तुमच्या एक राज शी बोला एक क्रीयाशी बोला म्हणजे तीन कॉल होतील म्हटले बर.
अ ह ह ह
ह् सुरुवातीला चालू करा म्हंटले. कोणाला सांगत आहे अकॉउंट नंबर वगैरे विचारत होते त्या अकाउंट नंबर वगैरे, टाकले मी पण ते येऊनच नाही राहिल. सगळेजण हसलेत.
काय?
आज आला मला कॉल झाल्यानंतर अकाउंट नंबर विचारत होते ते.
किती कॉल झाले.
सव्वीस.
हा हां
हम्म तुझा कितवा आहे हा.
बावीस
भरपूर पुढे आहे ना मग तू पण काय?
काही उचललेच नाही गेले, काही लागलेच नाही. हम्म म आंटीना केला पण आंटी म्हणे म्हणे मी आता माझं काम चाललय. त्या फोन, त्या नाधी लागल क काम राहून जाते सगळी काम तसच राहून गेली म्हणे.
हा म्हणून मी काय घरा कधीच्या टायमाला नाधी लागलो होत, त्यांच्याच होते सगळे दोन तर मीच केले बाकीचे त्यांनीच केले. सकाळी घे.
उद्या करल म्हटलं मग सकाळ मी.
हम्म, त्यांना वाटल उद्याच्या दिवस घ्या करून परवा पाणी आला. परत म ना म परत टाईम नाही भेटणार.
कुठं करणार आहे असं.
चल ना घरी आज, आम्हीच्याच घरी थांबतो आम्ही सगळ्यां नाही का ग, आमच्याच घरी केल्याने सगळ्यांचे बड्डे, तिथेच थांबू. खायला वगैरे जाऊ सुरज मधे.
त्यांच घर का तुम्हाला बड्डे सेलिब्रेशनला दिलंय का?
अरे म तिची मम्मी म्हणत्या तिची मम्मी पण राहते आम्हाला पण आवडत तिच्या घरी जायला नाही का. एकदम माणूस रिलॅक्स राहत.
हम् हम्म.
हम्म. म्हणून मग, टेन्शन नाही राहत त्यांच्या इथच जातो आम्ही जायचं तर.
अ हा.
काय,
ते कुठं चांभार नदीला फिरायला गेली होती वाटत.
कोण?
तुझी मैत्रीन, ती का मयुरी.
हा, तीच काय फोटो पायल का? , फोटो लय भारी काढते बर का ती.
हिल्स घालून जाय म्हटल आग चिखल मध्ये अडकले धबक्यान पडून जाशील.
तुला भेटली होती का?
भेटले नाही मी फोटो पाहिले म्हणून म्हटले , अग हिल्स घालून गेली म्हटलं हि पडणार नाही कां?
त्या मैत्रिणीच काही काही, काही फोटो वगैरे काय आहे काही आहे का नाही.
नाही, तू काय कॉन्टॅक्टचं करु नको, सॉरी, मी कोणाची मी बातमी लीक करू शकत नाही कोणाची पर्सनल डाटा तुला देऊ शकत नाही.
विषय झाला आता ते विषय नाहीेये. नाही कां असं विचारलं सहज अग सध्या काही आहे काय विचरायचं. कोणत्या क्षेत्रात पास हम्मं. ये गुड नाईट.
काही नाही इकड तिकड गेलेले राहते त्याचे फोटो राहते फिरण्याचे.
त्र्यंबकेश्वर, तुळजापूर, जिजूरं काय असेल ते.
किती वर नेम.
नाहीं, नाहीं, सॉरी.
हम्म हवलने. आणि हे तूलं हे विचारायचंच राहील मालायांच्य गडबडीतला हाय काहीचं बोलते काही कळतचं नाई. -
मग साईडला जायनं. -
हम्ं आगं. - अं कायं?. - म हे जायचं कसं आहे, तेच कर नां. - आमच्याकड काही पैसे नाही, बर काय? एवढे सध्या. - आमचे सध्या कडकीत आले. -
तेथजाऊन मलाचं विचारावं लागेल, तेथ ते तो बोलला बी नाही. - तू बसंणी जाय, मी संध्याकाळी येईल महटलं. - ते ऐकतात. -
कायं? उपयोग आहे मगं मला जाऊन. -
त्या दिवशी बोलले तसं मग आता काय? माहिती काही काही ई नाही तिच्या डोक्यात. -
मग जाऊन काहीस म्हणू नको मस्त बोलते हहं. -
नाहीचायं बोललू नाही. - तर नां बोले मला माहिती हे मा फिक्स माझ्यासोबत फिक्स येणार म्हणजे येणारं. - ते मी न सांगाचया मी फक्त विचारलं मी कशी. - जाऊ म्हटलं लग्नाला म्हणे माझ्यासोबत. -
अधीक सांगितलं का? साक्षी दिदी आणि तो पण येणार. -
काहीचं सांगते नाही, अजून बोलणचं नाही झालं ती कुठं त्र्यंबकला गेली दर्शनाला. - दर्शनाला जायले
कारण म्हणजे कायं? नीवज आणि काय? कळं नाही का मला पण याला. - इथून तिकडे पाठवायचे अ त्याच्या हं. -
तें फारं. देवदर्शन करतांयेत ते आता उपवास सोडून त्यांच्या. - ह्म्म् ज्या देवाचा धरलेला होता ना त्या देवाला गेले हे दर्शनाला. -
हम्ं हम्ं.
त्र्यंबकलां त्यासाठी. - हं मगं ते मगं काय? माहिती मगं नक्की. - आपल्या स्वतःसाठीचं मागं. - धरतायं की चांगली बायको भेटवा म्हणून धरतायं त्यांचा काही नियम. - नाहीं. हीईई तेव्हा देवाकडे कधी काही मागू शकतयं. -
बरोबर मग कटाळ्यावर काय करणार नाही मला त्याचं कळलंच नही मला परत कॉलच नाही केला यानी शेवटचा आपण जे काही भेटलो असेल पहि त्या दिवशी आत्याच्या घरी मि होते तेव्हा तिथून आले होते ते ड्रेस वैगरे घ्यायला तू आणि मी परतच अस मी पण नाही केलं त्यांनी पण नाही केलं केलाच नाही परत रिटर्न कॉल
मग कसं जायचं त्याच्या लाईफ मध्ये एंटरफायर करायचं चालून द्यायचं
आग उघीच कशालाय हे बघ तेज्याची पोरगी झाली आपल्या लाख कोणाला नाही माहिती मला माहिती तीन ही गोष्ट त्या पोरीचं काही जीवन हे कि नही म्हणून मी इतक्या गोष्टी हे केल्या नहीतर नुसत तो नाही मला भैटायच
मग आता कशाला परत तेच कर डाटा विचारते मागचा
येती आठवन आता कधीतरी असं नाही आपलं काही खोटं नव्हतं आपण जेवढे दिवस होतो तेवढा दिवस सिरियसली म्हजेच प्रत्येक गोष्टी का नी धन्य बाबा दुसरं बाकीचे नंतर नंतर बोलायला लागली पोरांशी नाही तर नव्हता इतके दिवस तर मी कधीच बोलत नसे ते सो होत आपलं पण खरं होता म्हणून मग विचार करावी. येते आठवण पण मग काय आता जाऊदे. समोरच्या व्यक्तीनी आपल्या विसरल्या ने आपण परत फोन करायचे. परत त्याच गोष्टी परत त्याच गोष्टी सगळ्या गळ्यात ये त्यापेक्षा नकोच.
हा मग तू शांत बस ना.
अह.
त्याच्यामुळेच सांगते तूच शांत बस मग आम्हाला त असं झालंय ना दोघींना कधी आमचा पेमेंट होईल? केव्हा म
माझं दिसू नई राहिलय.
नाही नाही याचा
तुम्ही अजून जाऊ ना चार दिवस नाही झाले ले पैसेचे इतक्या दिवस तुम्ही आम्ही पैसे काही अपेक्षा नाही करतीय, कायच्या अपेक्षा नाही करतीय. इतक्या त हसायचा आवाज अवघडच ये.
ती तिच म्हणत होती मी मी नाही बाई आपल्याला नई काही भेटलच भेटलच जेव्हा भेटायचं तेव्हा भेटल. ती म्हणती आस झालं आता केव्हा महिना संपलं? म्हणजे मग बाहेर काहीतरी रोज खायला जाता येईल इच्यामाई म्हटलं ही खाय बाहेरच खायला जायसाठी तिला प हे लागते पेमेंट लगेच.
ह लगेच लगेच नाही देेत आते हे शाळेवाले पेंडिंग राहत्या ते आम
शाळेवाले ने शाळेवाले नाही देती आम्हाला आमच्या आमच्या मॅडम देणार ते थोडीच देणार ते
हा का?
आमच्या प्रोजेक्ट थ्रू आमचा प्रोजेक्ट थ्रू जायेले आम्ही तिथ आमचे प्रोजेक्ट वालेच सगळं हँडल कर साहित्य पुरवतील प पेमेंट करतील वगैरे अस हाय तिच
हं हं.
पण त्याच्यात असं अटी अशा अटी का त्याला मंथ मध्ये फक्त दोनच दिवस सुट्टी घेऊ शकतोय. कोणत्याही दोन दोनच्या वर झालं का, पेमेंट कट होतो.
शनिवारी तू नको घेऊ आपल्याला फिरायला जायचं तेव्हा घे.
त्या दिवशी पण त्या दिवशी पण माझं हे आलेलंये. शनिवारी आषाढी एकादशी ये. आषाढी एकादशीला सर्वच शाळांना सुट्टी असते.
आई देवा. मग ठीक आहे ती आहे सुट्टी त्याचा काही विषय नाही, पण पुढे एखादी नाही का आता आपल्याला जायचं तेव्हा घे. कारण सगळ्यांचे नियोजन म्हटलं अवघड, होते काय फिरायला, काय परत?
हा म या मंथ मदीज जर नाहीच झालं तर नाहीच पॉसिबल झालं तर मग काही नाही म्हण एवढं नाही. पुढच्या मंथ मध्ये सुट्टी पडली तर पडेल मग घ्यायची ठरली तर
काबर
मग आपण या शनिवारी थोडीच जात पुढचं आहे कसं शनिवार राहिलेलं आहे ना.
हा तेच मग कारण एक दिवस चाले तुला
तो पण हळदी आहे, त्या दिवशी त्याच्यामुळे काय.
जायचं किती लवकर-लवकर जायचं, म्हणजे आपल्याला पण नाही का असं? गेलेलं गेलं, तर बाहेर नाही का फायदा. नाही, ते एवढं लेट जायचं, तीन-चार ला निघायचं, मग ते एवढं-एवढं
पाचलाय. तीन, चार ला निघून नाही चालणार आहे आणि जायलाच चार तास लागतात, चार ते तीन तास हा आरामशीर लागत. आम्ही दिदीच्या घरी जातो त्यावेळेस पाहिलेले ये.
मग ते सकाळी लवकर जायचं निघून.
हं.
सकाळी एक तर, दहा अकराला किंवा हा दहा अकरा पर्यंत ठीके. लयं लवकर पण जाऊन काय करणारे?
मग काय करणार? आपण काय इथून सगळे कपडे घालून जाऊ. तिथं जाऊन कपडे दोन दिवसाचे ड्रेस घ्यायला, मी तुला तिला का
काय?
मला